हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय का?
हो हो येतोय तुम्हाला ये
हा थोडा बारीक आवाज येतोय तुमचा.
हो का बरं थोडा वॉल्यूम वाढवते.
हा हा बोला हो येतो येतो.
हा ऍक्च्युली मी विचार करत होते आता करावा की नाही म्हटलं तीन वाजलेले पण म्हटलं म्हणून मग आधी मेसेज करून बघितला हां ह ह
आणि मी झोपलीच होते पण मग हा तुमचे मेसेज जाग आली मग म्हटलं बघितलं म्हणून मग म्हटलं कॉल लगेच करा कारण नंतर मग परत दुसऱ्या कामाला लागल्या नंतर मग
ह हो नाही ना मला तेच असं वाटलं म्हटलं झोपलेलं असाल तर तुम्ही रिप्लाय नाही करणार. मग आपण सोडून देऊ नंतर बघू असं.., म्हणून तुमचा रिप्लाय आला म्हणून केला हा
आता डोळा लागून जातो पाच एक मिनिटं, पाच दहा मिनिटं. झोपेची सवय नाही बा दुपारची
हां नाही आणि माझं काय होतं, मी ऑफिसमध्ये असते ना, याच्यामुळे मग मला असं ते टाईमचं असं हे राहत नाही. तुम्हाला मी बोलले होते दोन वाजता. पण ते माझं जरा कामच चालू होतं त्याच्यामुळे मला काही लगेच नाही जमलं. मग म्हटलं आता विचारून बघाव असं हां- हां -हां बाकी मग तुम्ही काय करता दुसरी ऍक्टिव्हटी. तर तुम्हाला म्हणजे असं हां
ऍक्टिव्हिटीज म्हणजे आता सध्या कसं आता आपलं फिरणं वगैरे- जवळ-जवळ अठरा, एकोणास वर्षापासून मॉर्निंग वॉक तर नेहमी जाते., योगा- वैगरे करते. आणि काही ग्रुपला जॉईंट आहे काही बाकीच्या.
हा-हा-हा
हम्- हम्म आणि कस आहे ते पिकोफॉलच- काम असतं जास्तीच. त्यामुळे मग जास्त वेळ पण नाही भेटत. हम्म
किती करता तुम्ही साड्या? एका दिवसात किती साड्यांना पिकोफॉल होता तुमचे.
हम्म तरी आता कधी-कधी क म्हणजे- कधी-कधी दहा होता कधी-कधी जास्त पण होता. कधी-कधी पाच पण होता. जर समजा कोणी पाहुणे, रावळे आले तर मग समजा नाही होत एवढ्या.
नाही पण पाच किंवा दहा साड्यांना- फॉल आणि पिको होऊन जातो तुमच एका दिवसात.
हा होऊन जातात.
बापरे ह ही ही चांगलं आहे बापरे नाहीतर एक साडी पण होत- आणि आमचे लवकर ह ह.
हा नाही होऊन जात मग कसं सकाळी लवकर आवरून घेते ना.
हा.
आवरून घेतला काम त्या कामाला लागले का म लागले. जास्तीच काम असलं का. हम्म कमी असल्या तर मग काही नाही. कधी- कधी कमी पण राहत कधी-कधी जास्त पण राहत. कधी कधी पाहु आय तर मग थोडसं ऍडजस्टमेंट.
हा
ह् आता साडीच कस नाही म्हटलं तरी जनरली प्रत्येक स्रियांना साडी लागतेच
लागतेच ते ते तर आहे.
नाही का?
मग तुम्ही कस एका बाजूला मशीनने आणि एका बाजून हाताने असं करता का दोन्ही बाजूने मशीननेच करता फॉल लावतात.
थोडस जरा जास्त म्हणजे डिझायनर साड्या असतील जास्त स्टोनच्या वगैरे तर मग त्याला शक्यतो हाताणीच लावते. जास्त महागाच्या काही काही बायांना कसं.
हा
मशीनची नाही चालत हाताचच लागत.
हो बरं बरं.
काठ वगैरे खराब होता ना हम्म त्याच्यामुळे हातानीच लाग तय काही काही ना मग त्याला वेळ लागतो जरा.
हा
ह तेला वेळ लागतो मग. हम्म काही आता काही काहीच्या कस पैठणे अस तात थोड्या कॉस
हा हा हा
मग त्याला शक्यतो हातानीच करावं लागतं.
हा मग हे सोडून पण तुम्ही दुसरं पण काही शिवण्याचं करतात का?
काय म्हता.
दुसरं शिवण पण करतात का ब्लाऊज,
हा नाही ब्लाऊज वगैरे शिवायची मी अगोदर. ते पण काम केलं मी पण नंतर मग त्रास वईच आहोत. कारण मग सारखं बैठे काम राहत ना ते मग.
हा हा ते आहे म्हणा.
थोडस नाही म्हटलं तरी नंतर मग थोडा त्रास व्हायला लागणार मग ब्लाऊज शिवण्या च काम बंद केलं मग ब्लाउज फक्त मी माझी शिवते स्वतःचे फक्त. हा आणि मग ते बंद केल्या मग हे पिकोफॉल चालूच ठेवलं ते. ते पण घरातले नाही म्हणतात नको- करू म्हणतात पण मग कसं घरी पण करमत नाही. मग त्याच्यामुळे
हां मग काय थोडंसं काहीतरी हो ना हां बरोबर आहे. काहीतरी थोडीशी वेगळी पाहिजेच ऍक्टिव्हटी नुसतं घरातलंच करायचं त्याच्यापे नाही का हा.
इथे आमच्या इथे बिल्डिंगचे कामं चालू आहे ना त्याच्यामुळे आवाज थोडा हे होतय
हो का नाही नाही मला येतोय तुमचा आवाज अगदी व्यवस्थित येतोय हा हा. हां.. मला कसं मी जॉब करते त्याच्यामुळे ना असं काही वेगळे ऍक्टिव्हटी. करायला जमतच नाही. म्हणजे इच्छा खूप असते, पण करायला नाही मग मला आता ते शिवण वगैरे शिकायची फार आवड आहे. ड्रेस वगैरे शिवता आले पाहिजे थोडंफार शिवता आलं पाहिजे. पण ते काही करायला जमत नाही मग कारण पूर्ण दिवस जातो एक रविवार मिळ
पण मग आता कसं तुमचं जॉब आहे ना काहीतरी,
हां. हा ते आहे पण असं ए- आपला एखादा छंद पण जोपासला गेला पाहिजे ना. एखादी आवड, आता जॉब म्हणजे आपण ते जबाबदारी म्हणून करत असतो. पण ती आपली आवड नसते ना. जॉब करतो ते हा. आपली आवड वेगळी असू शकते असं प ते काय, होत नाही. हो ना, उगीच आपण म्हटलं आता बघू आता
हम्म् मला कस खाण्याची पण आवड आहे आणि करून खाऊ घालण्याची पण आवड आहे
हो का? अरे वा! किती छान! हो ना!
काहीतरी असं एखाद भाजीपोळी केंद्र तरी चालू करावं. व-वा-अस कधी कधी असं वाटतं ह पण कसं मॅन पॉवर कमी असल्यामुळे कसं आपल्याला सगळं
होन, नाहीय. हा हा नाही ते मोठ काम आहे तस, म्हणजे त्याला तुम्हाला कोणाचा तरी सपोर्ट लागेलच, हा एकटीने करण्यासारख नाहीये तेे
त्याच्या भरोश्यावर नाही करू शकत आपण
हो, बरोबर आहे. होना, हम्म, खरंआहे, खरं आहे
एकदा लिंक लागले आणि नंतर मग कसं आहे, त्याची लाईन बसली का मंग दुसऱ्यांच्या भरोशावर केलं तर मग दुसरे आपला फायदा घेतात मग ते आपल्याला नडता, असं त्याच्यापेक्षा मग कमी मी नाही तर मग आपलेच पाहिजे म्हणजे जवळचे लोक पाहिजे म्हणजे आपल्याला काही हे नाही करू शकणार धोका
हो, बरोबर आहे पण तो असा बिझनेस आहे ना कि त्याला काही तोड नाहीये म्हणजे एकदा तुमचं जर झालं सेटल त्याच्यामध्ये का मग तो एकदम अ खूप वर्षपर्यंत तुम्ही करू शकता मग ते असं आहे हं, मेसचा वगैरे पण मॅनपाॉवरचा, बरोबर आहे
हम्म, घरातले जरी आपले आपले असतील ना म्हणजे समजा जावाबा वगैरे किंवा कोणी बहिणी वगैरे ऍटलिस्ट करू शकतो, कराव असं खूप वाटतं
हा हा हा. हा, हा हा
चार बाया गोळा करून पण आपण काही-कतरी करू शकतो असं पण दुसऱ्यांच्या भरोशावर नाही होत ओ
ते खरं आहे. हो ना, हम्म, त्याच्यामुळे
उडदाचे पापड सुुद्धा मला इतके आवडत लाटायला ना
हो का? अरे वा! हा, मग तुम्ही घरीच करत असाल सगळे तुमचे घराचे तर. हे ना? अरे वा! किती चांगलं
चार किलोचे पापड जवळपास मी एकटीच लाटते
हो का? अरे बापरे हा नाही मग तुमच्या घरात दुसरं कोणी नाही आहे का तुमची जाऊ किंवा कुणीही असं सासू वगैरे नाही आहे का? हां
जावा जावा आहेत, पण मग कसा असतं सगळ्या वेगवेगळ्या राहता ना आणि त्यांना कस त्यात चुना वगैरे
हा हा हा
त्या म्हणजे मोठ्या म्हणजे, अर्थात मला पण सून राहिली म्हणजे ते सून येइलच
येईल आता हा, हंहा
मग माझ्या इथे सध्या नाही ना, त्यांच्या सूना असल्यामुळे मग त्या आण त्या शक्यतो असं आता कसं वाढत्या वयाला त्या बाहेरूनच करून घेतात जनरली
हो ना
बाहेरची लाटले म्हणजे बाहेरशी नाही आवत म्हशींचा म्हून मग मी
हा... हा... बरोबर आहे. गना घर ची सवय ना त्यांना नाही आवडत.
नाही, आता काय करणार, आता जॉब होतात तवा बाहेर खावे लागायचे मशीनचे पापड. ना
आम्ही तेच करतो. म्हणजे काय, मी तर माझ्या सासूबाईंना म्हटलं, तर घरी काहीच नाही करायचं. कारण, त्यांचं पण वय झालेलं. आणि मलाही जमत नाही. तरी मी एक रविवार असतो. तेव्हा काय काय करायचं.
काय.. काय
का ना म्हणून, मग आम्ही मग शक्यतो र बाहेरूनच ऑर्डर देऊन घेतो. काय सगळं वर्षभराचं सामान.
बरोबर आहे. ना मी पण नागलीचे पापड. वगैरे कुरड्या बाहेरूनच घेते. रेडीमेड म्हणजे, तर मग कधी कधी मटेरियल देेऊन टाकते. आणि मग करून घेते. घरगुती आहे. आमच्या इथे.
हो.. ना हां.. हां.. चांगलं ना.. हां... हां.. हां..
आता स्वतः मी शेतकरी ह्या गोष्टी करणं
हम्म... कष्टाच काम येते होणं हा खूप कष्ट हो.. त्याला म्हणजे अशी चांगली ताकद, वगैरे लागते. नागलीचं, ते म्हणजे नाही का ते. हम्...
बाया किती अक्षरश वयस् कर म्हदार्या असता. ब
हो.. हो.. हो.. खेड्यांमध्ये असत ना, आ तर खेड्यांमध्ये कुठे असं काय. कणीच घेत नाही, बाहेरून वगैरे, अस ज तो आपापला करत.
मग आणि किती वयस कर बाया, एजड असत. सजे. त्यांच्याकडे बघूनच वाटतं. बापरे! एवढी एनर्जी? एवढी एनर्जी असते. त्यांच्याकडे
अस हो... म्हणजे असं बारक्या, बारीकच असतात. त्या पण खूप. काटक असतात. अशा बायका हो.. ना.. हा
री असत सिी क बसायच आणि शरीराला व्यायाम करणे ह... त्याच्यामुळे मग ते काय, आ बाजार वगैरे जडता नाही. म्हटलं तरी
बरोबर आहे. हम्म सगळंच आहे. ते असं कसस सर्ग नैसर्गिक याच्यामध्ये त्यांच चांगलं, त्यांना पोषण होत ना. त्यांचं छान असतं वातावरण. गावाकडचं वग वगैरे त्याच्यामुळे, हा.. मोकळे हवा.
प्रदूषण वगैरे कमी असतं. गावाकडे आता सिटीमध्ये म्हणजे? किती प्रदूषण आहे.
हो... ना
सिटीमध्येध्ये म्हणजे घराच्या बाहेर पडलं. तर तुमचं प्रदूषण चालू होन . जातं
खरं आहे. हो ना. हा... हो... हो... बरोबर त्याच्यामुळे काय कर
प्रदूषण पण वाढलेले आहे. जिकडे, तिकडे, गाड्या वगैरे, नाही का? एका, एका, घरात तीन, तीन, चार, चार गाड्या असतात.
असतात. बरोबर आहे. हो ना.
तर, तीन भावांच्या तीन गा्या असतात. त्यांचे पो असत. त्यांच्या गाड्या वेगळ्या आहेत आता काय नाशिक पण आपलं मुंबई पुण्यासारखंच नव्हतं हे
हो आहो मी बघते ना एक येताना मोठ्या मोठ्या गाड्या आणि फक्त चालवणारा एकच असतो कुणी नसतो तर म्हटलं... एका माणसासाठी, हा माणूस एवढी मोठी गाडी घेऊन का बरं जातोय? अ... हं हं है की नई? हो, न... त्यामुळे मग जास्त पोल्युशन, ट्रॅफिक वाढतं... सगळं सगळंच च प्रॉब्लेम त्याच्यामुळे होतोय असं... हाय की नई? हुं
तर लाईनशीर गाड्या चालण्याच्याच बाकी राहील फक्त नाशिक मध्ये बॉम्बे, पुण्याला नाई का... एका मागोमाग गाड्या चालतात लाईनशीर
हो... नई, इकडे तर आहेच... गंगापूर रोड, इकडे तुम्ही बघाल ना सात पूर या साईडला तीक तीकडे तर चालूच झालेलं ए... म्हणजे जागाच मिळत नाई... एवढ्या रस्त्यांवर तेवढी ट्राफिक होऊन जाते... एवढे ववेहिकल असतात... बापरे छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये ते सगळीकडे... काय गर्दी... गर्दी नुस्ती गर्दी.. हं हो ना... हुं.. चालेल
थोड्याच दिवसात होईल... नाशिक बॉम्बे, पुण्यासारखंच होईल
हो हो हो... झालंच ए, ऑलमोस्ट... बऱ्यापैकी झालेलं ए आता त्याच्यात अजून रस्त्यांचे... हो ना सगळीकडे रस्त्यांचे कामं... हो ना रस्ते त्यांचे कामं चालू ए... त्याच्यामुळे फारच
इकडे तिकडे
हो... त्याच्यामुळे फारच प्रॉब्लेम येऊन जातो... हुं. हो ना. हुं... कधी... कधीपासून सुरुवात होते? कुंभमेळ्याची... ऑक्टोबरमध्ये का? हां हां हां हां..
परवा आणि बहुतेक... आ.. ऑक्टोबरला..
हो का? हा हा.. काय माहिती... तोपर्यंत होता की नाई... कामं. हो... ना... हुं... खरंय. चालल... काय नाई... चाललंय आपलं... झाले आपले... माझे माझं ना... माझं साडेनऊ ते सहाचं आहे. टाईम... हम्म... अन त्याच्यामुळे जरा माझी धावपळच होते. असं वाटतं, घरी काही वेळा... म्हणजे... काहीच वेळ मिळत नाही मला असं वाटतं.